हॅलो.
हॅलो, कटहून जातोय ओ.
हा ना, कट हू राहयला. का बरं काय माहिती? मी तर दिलं तेवढ्यासाठी एकाच ठिकाणी बसीली, म्हटलं मगाशी रेंज होती इथं. पण म्हटलं आता इथंच बसून मग इथंच
सर तुम्ही?
अ पाच वाजता बि लागलं, तरी सहा वाजेपर्यंत होऊन जातो. काय चार डोक्याचा स्वयपाक.
हा, तुम्ही चारच जण आहे ना.
हा, पाच जण आहे म बस. पण मंग
ए हा पाच जण, आजी आहे नाही का? आजीला विसरून गेले मी.
ते लहाण्याचा, काही हिशोब नि राहत एवढा.
हा आमचं येतं हॅलो.
हा, म येतं मग हे आमचं तेच आहे, खाल्लं तर खाल्लं तर दो दोघं भात खात्या. नाही तर मग बाकीचा, मग पोळी भाजी आमच्या तिघांनपुरतीच करायची.
हा.
हम्म.
हॅलो, काय चाललं?
काही नाही बाकीचं, आता काय भाजी करावंतो प्रश्न पडलाय.
हा.
हा.
ते आता त्यांना कोण सांगल, आता या त्यांना म्हणायचं ना लोक कामवाल्या धूणं भांडे त्या बाहेरला विचारा, किती पगार घेता न मग आम्हाला सांगा पण असं म्हणाल पाई
पर
बरं त्यांच्या वागण्यात धुन, भांड्याचे पैसे घेतात एवढ्या हजारात?
हा त्यांना वाटत नाही का घरी राहत फक्त खर्च करायच नुसत त्याच्या तोंडात तेच. घरी काय करायला लागत ते नाही
आं?
घरी काय काय काम राहतं ते नाही
हां हां. आपण घरातलं जी बाई बारीक नीरीक सगळं पाहून आवरून सावरून फार दळणदाण सगळं पाहती ते नाही दिसत त्यांना.
हा ते नाही दिसत.
हम्म.
तेच म्हंटलं म मला म्हणतात तुमच्या काय
हां हां.
हम्म महिना मंत राहत्या.
हा ना?
पण मी गेरणारच्या सूना पहाटे पाच पाच वाजे बसून उठेल रा राहते ती स्वतःच नीट हा फक्त ते ज झोपा काडथान दिसत ये कोन तरी म्ह
हा तेवढं दिसत ये वाटत? काम करीत असले की तेव्हा कोणालाच नाही दिसत. हॅलो. हॅलो.